हा हा अगं स्वयंपाक करायचा होता
अच्छा अजून काय म्हणत
ते थरती आ जेवायला तिना माणस
अ तुमचे पण असते का
हो माझी पण आहे
अच्छा बाकी अजून काय लल
तूच सांग भाई मला काय ह ना पाऊस आहे
अच्छा
ट्रिप ला जायचंय आम्हाला
कुठे चालले
जाव कुठं आता बाय कठोर होतील तेव्हा लोनवा्याला चाल र
अच्छा तुमच्या हच्यात आहे का अस अलावड आहे का की बाहेरचे पण कोणी येऊ शकत
हा
अच्छा तर मग जेव्हा जेव्हा हे असेल ना तर मला पण सां सांगा की येऊ शकते का नाही
हा सांगेल ना
कारण मग जर मला यायचं असेल तर मग मी येईल तुमच्या सोबत
हा सांगेल ना
तुम्ही आमच्या इथे येणार आहे का
तुमच्याकडं हा मग त कडनच जाईल ना
कारण आमच्या इथे ना एका बाईकडे सेल लागलेला आहे ना म्हणून मी तुम्हाला फोन केलाता कि तुम्हाला काही कपडे बिपडे घ्यायचेय का तिच्याकडे काहीतरी अं कॉड सेट वगैरे आहे ना तर त्याच्यामुळे मी आणि चांगले चांगले कॉटन वगैरेचे म पाहून आली होती तर एक दोन घेतलेय मी ज तुम्हाला घ्याय असेल तर मग आपण जाऊ ते कमी पण कर ती बोलती की सेलचा भाव कमीच लावलाय कमीच लावलाय पण मग आपण बोललो कधी कमी करून हा मग त्याच्यामुळे म्हंटलं फाय एक्सेल ना भेटतात ना
फयन फोर एक्सेल
हा भेटून जाईल ना भरपूर आहे तिच्याकडे
हा का
तुम्ही अजून काय काय घेतलं का तुमच्या इथे काय लागलं का कुठे सेल
नाही ना काही नाही लागलंय ना सेलच नाही लागलं
अच्छा मग आता आज पाऊस झाला ना एखाद्यास लागेल. कारण खूप दिवस झाले की लागतच नव्हतं. आज चांगला पाऊस झाला त आज एखाद्या वळेस लागेल.
हा जाउन पाहावा लागेल आता.
आमच्या इथे लागलेले एक दोन ठिकाणी त जर तुमचा व्हॉट्सअप नंबर त्यांचा म्हणजे त्यांचा एक ग्रुपे तिथे ती हे टाकत असते फोटो वगैरे. जर तुमचा नंबर ऍड करायचा असेल त मला सांगा मग मी तिला तो नंबर देईल. ती ऍड करेल म्हणजे तुम्हाला पण फोटो येईलणते कोणत सेलचे कप कपडे काय कायनही.
बोला बाकी काही नाही बाई. आता स्वयंपाकयला लागायचंय तुझ फोन आला.
हा तुम्ही त काही फोणच नाही करत मला आली आठवण म केला मी फोन तुम्हाला.
अग आता बरंच नव्हतं मला मग काय करणारे.
मग काय होतं एखाद्या वेळेस करायचा फोन काही मदत बिदत लागली तर फोन करायचा.
हो ना सांगल अता तुला.
हा म मी आली असते करून बिरून दिलं असत काही. काय? अच्छा. हा हॅलो. तुम तुमचा आवाज नाही येते. तुम्ही ना कानाला नका चिटकवू. कारण ती स्क्रीन हे झाली ना त त्याच्यामुळ होत असेल. चालूचे आहे पण मग